हां बोला ना.
हॅलो हा येतोय नावाच, हा काय करताय?? काय चाललंय?
काही नाही आता सध्या जरा बसले शांतपणे. हो-हो-हो, आवरलं आवरलं.
हम्म हम्म का च काय केलं आ? संडे होता ना? फिरायला गेलते का नाही कुठं?
अं नाही नाही कुठे नाही आजून गेली फिरायला.
हां का.
हो-हो-हो, आज जरा संडे ना घरातली कामं.
हां संडे असल्यामुळे आज घरातली का, काही काही फिरायला पण जातेत ना ओस् संडे आज सुट्टी असते सगळ्या मुलांना. त्यामुळे म्हटलं फिरायला गेलते क?
नाय, हो आवडतं ना आवडतं.
हां का. म्हणजे कोणकोणते ठिकाण असं म्हणजे तुम्हाला देवाचं असं धार्मिक ठिकाण आवडतेत?
हो धार्मिक, दा अ सहसा धार्मिक आणि निसर्ग. नाही दोन्ही आवडतं हम्म हम्म तेच तुम्हाला काय काय आवडतं तुम्ही कुठे कुठे गेला होतात
मला जास्त ऐतिहासिक ठिकाणं आवडतात असे किल्ले लेण्या म्हणजे इतिहास जास्त आवडतो त्यामुळं
ओके हम्म मला भूगोल खूप आवडतो
हा का छान आहे भूगोल पण छान आहे सगळं येत ना भूगोलामध्ये
टुंड्रा प्रदेश
हा हा तुम्ही गेलते का तिकडं
नाही ओ ते पुस्तकात नुसतं आपण लहानपणी टुंड्रा प्रदेश एस्कीमोलो
हा हा ते लोक ना तसले त्यांच्या त्या छोटी छोटी घर
अर्ध गोल घरं ती
हा हा
हो रेनडिअर ते प्राणी आणि खूप छान वा म्हणजे तेव्हा मला खूप ते भुगोल तेव्हा आवडायचा एकदम
हम्म तुम्हाला ते अजून लक्षात आहे म्हणजे तुम्हाला भूगोल जास्तच आवडतय छानये छानये भूगोल जास्त मला ना इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या गोष्टी खूप आवडायच्या म्हणजे चौथी चा इतिहास आहे ना त्यामधले सगळेच हां सगळेच आवडायचे शिवाजी महाराजांच्या गोष्टी
ओके
हम्म त्यामुळे मला गड किल्ले जास्त आवडतात
बरं आहे ना चांगलंय
हम्म फिरायला पण जायला आवडतं किल्ल्यांवर पण चढायला खूप
हो त्रास होतो
हा आत्ता आम्ही जंजिरा किल्ल्यावर गेलो होतो अ म्हणजे मुलांची ट्रिप गेली होती आमच्या शाळेतली मराठी शाळेची मग पालकांना पण नेलं होतं मुलांबरोबर ना
हल्ली पालकांना नेतात
हो पालकांना पण घेऊन जातात ना
हो
जंजिरा किल्ल्यावर
हो मी पण जाऊन आले मी किल्ल्यावर खूप लहानपणी तस गेले होते चौथी पाचवी ला असताना हां आपल्या किल्ल्या वर वगैरे जंजिराच्या जाऊन आले मी मग नंतर
हा का आम्ही एक आत्ता दोन चार महिने झाले गेलो होतो मुलांबरोबर
हा अलिबागच्या किल्ल्यात मात्र मी जाऊन आले
अलिबागचा कोणता किल्ला
अलिबागला समुद्राच्या मध्ये जे आहे ना
हम
तिथे पण किल्लाच आहे ना नाही नाही काय माहिती पण आम्ही ना म्हणजे का ते मला असं वाटते मला आठवत नाही आता मला मुरुडच आठवत हो मला असं वाटते
नाही नाही तुम्ही ते मध्ये आहे ना ते ह्याच्यामध्येे
नाही मी अलिबागला नाही बरोबर आहे मी मुरुडच्याच तुम्ही म्हणता नाही नाही नाही नाही नाही सिंधुदुर्गला पण नाही मुरुड च्या जंजिरा किल्ल्यात वरती तिथे जाऊन आलोय आम्ही म्हणजे विहीर आहे तिथे आणि आ अजून बाकीच सगळं म्हणजे हा हा
विहिर आहे त्याच्या मध्ये ते गोड्या माश गोड्या पाण्यातले मासे येत
मासे आणि आपण वरती गेल्यावर असं आपल्याला वाटतच नाही तिथ त्या किल्ल्यावर गेल्यावर की आपण पाण्यात आलोय
हा हा नाही वाटेत
हा म्हणजे
आणि वरचा आपण किल्ल्यावर पोहोचूपर्यंत पण आपल्याला तो दरवाजा पण दिसत नाही ना जंजिऱ्याच्या
बरोबर
बरोबर आहे अलिबागला नाही मी मुरुडचच बरोबर आहे तुम्ही म्हणताय
हा जंजिरा हम्म तसा किल्ला खूप छान आहे ना पण तिथं जास्त सगळे थांबू देत नाही का बरं तसं म्हणजे आपल्याला तो पूर्ण किल्ला हिंडून पाहिला वेळ लागतो ना पण ते आपल्याला चाळीस मिनिटा व्यतिरिक्त वेळ देत नाहीत
हा बरोबर आहे तिथे काय का अशा गोष्टी घडलेल्या असतील काही विचित्र म्हणून ते ते लवकर बाहेर काढत अस पण माझ्या आठवणीत असं नाही आपण जर सकाळी लवकर गेल तर देतात ना ते फिरून तिथे
नाही होता आता नियम केलाय त्यांनी चाळीस मिनिटाच्या पूढं कुणी तिथे राहायचं म्हणजे थांबायचं नाही चाळीस मिनिटाच्या पर्यंत खाली यायचं त्या बोटीनी परत रिव्हर्स माघरी जायला
अरे हा मग आहो बरोबर आहे ते भरती ओटी असते ना हो
हो
हा तोपर्यंतच तिथे थांबून देते
तुमच्याकडे येतोय भरपूर
मुलांच छोट्या हम्म आज रविवार असल्यामुळे सगळे घरी
नाही ते बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते भरुतीच टायमिंग असत तो चाळीस मिनिटाचा म्हणजे त्यांच्याकडे ते त्यांना माहिती असेल की आता बाबा भरती होणार आहे ओहोटी असेल पटकण ते चाळीस मिनटात ते दाखवून घेत असतील मग तेव्हा लगेच आपल्याला पलीकडे आणतात
हा आणि खूप रिस्क की कामे हो ते अस त्या जंजिरा्यावर चढायचं त्या नावेतून पायऱ्यांवर चढायचं
हा तेच ना रिस्कीच आहे ते
हा आता एक मला वाटत कुठ तरी पण ते होडीमध्ये नाही का तो आई आणि मुलगा वारले त्याच्यानंतर जंजिरा किल्ल्यावरती काहीतरी केलं त्यांनी ते क व्यवस्थित उतरता यावा म्हणून होडी मधून
असल आता बरोबर आहे
हा आम्ही गेलो त्यावेेळेस पण खूप भीती वाटलेली ना असे ते वाऱ्याचेच झोतावर ते होड्या चालतात ना मग ते अचानक असू जास्त जोर जोरात होड्या हलत्यात. आणि आमच्या बरोबर चू ती मुलं होती, ना ती तर सुरुवातीला घाबरलीच. असं वाटतं आपण दिऊ ती होळ त्या बोटीला काय होतय का काय काय का काय,
हो असं होतं, तेच ना
हाआ ह्म बघाय, तुम्ही जिंजिऱ्यामध्ये ते मासे पण पाहिले असतील, ना गोड्या
हाआ पाहिलेत ना पाहिलेत.
ते खीप अ असे मोठे मोठे झालेले अस
बरोबर आहे ना तिथे कोण, त्यांना काही करतच नाही, ना ते ते बघण्यासाठीच म त्यांनी ठेवलेले आहेत ना. त्यांना कोण पकडत नाही काही नाही काय नाही.
त्यांना खायला पण टाकीत असतील ना तिथे जे गडाचेए असतील. हम् हम हम्.
हम.
छान दिसेच असे इतके जवळून मासे मी पहिल्यांदाच पाहिले.
हा बरोबर बरोबर.
आणि तीए विहीर पण किती मोठी हे ना त्याच्यामध्ये पाणी
हो हो हो हो.
आणि तसच अं किल्ला सिंधुदुर्ग मध्ये पण आहे. तो पण आपल्याला बोटीनेच जावा लागतो पण तो पायाला पण वेळ असं म्हणजे तो अस पूर्ण समुद्रात असल्यासारखा नाही वाटत.
हो बरोबर नाही वाटत.
तसं जंजिरा आहे ना पूर्ण पाण्यामध्ये वाटतो ना.
होय होय.
हम्म तुम्ही गेलते सिंधुदुर्ग किल्ल्यावर?
हा आम्ही किल्ल्यावर नाही जाता आल आम्हाला आम्ही गेलो तेव्हा भरती होती ना मग आम्ही नाही गेलो.
हा हा.
हा म्हणजे नाहीच आम्ही गेलो तेव्हा आम्ही आपल्या बाहेरूनच आलो करण आम्हाला वेळ नव्हतं तेव्हा,
हा का.
हम् धावती भेट दिली आम्ही,
हो.
होय हो
आम्ही नाही का दर वर्षातून एक वेळ सुट्टी असले ना मुलांना, की जातो असं कुठेतरी पण जास् करून, सल पण जातात ना आपल्या म्हणजे मराठी शाळेच्या. म्हण जास्त करून त्या अशा गड किल्ल्यांवरच जातात प्रत्येक वेळेस एक एक किल्ला आणि आपला असं एक धार्मिक ठिकाण.
बरोबर आहे.
हम्म असं करून एक दोन-चार, तळ करून आम्ही ते जंजिराला गेलो का त्या वेळेस गणपती पण केले अष्टविनायकापैकी दोन, जे गणपती आहेत ना, त्या गणपतींला पण गेलेलो खूप छान आहे गणपतीची मंदिर. पुरे असे जुने पुरातन काळातले त मंदिर अस अस पूर्ण त्याचं एकअं कौलाचं कसं असतं ते पण ए इकडली साईडला. ते मंदिर का तर तिकड जास्त पाऊस होतो ना मग त्या असं पूर्ण पाणी त्याच्यावरून खालीइ येण्यासाठी
हो खरं हाय.
हम्म तुम्ही गेलेले असताय नई
नाही नाही आता मी ह्या वेळेला नाही कुठे गेले.
हा का.
हो जवळपासच आमच्या आपलं पाहुणे वगैरे होती जरा
हम हम.
हम् म जवळ जवळ गेलो आता आपल्याकडे कोण आल्यावर आपण नाही ना बाहेर पडू शकत असं हाय
हा हा हा. हा पाहुणे असल्यावर, मग कशाच लांब जाता येतय ना.
हो तेच.
हम्म हम्म हम्म हम्म
मुलांची आज मजा चालली.
आज मुलांची सारखा गोंधळ चालू आहे त्यांचा. एकमेकाचे सारखे काहीतरी खोड काढतेत. हम्म आता उद्या हा उद्या शाळा सुरु झाली की झाली सगळे ज्याच्या त्याच्या रुटीन बसलं की मग जे ते चालू डबे त्यांच दप्तर हम्म अभ्यास पण करत नाही अहो. सुट्टीच्या दिवशी मुलं.
हो ना.
हम्म अभ्यास करायला लय त्रास देत्यात.
हो ना. बाकी बराय ना.
र आता पाऊसच नाही अजून. तुमच्या तिकडे हाय का?
नाही नाव पाऊस आमच्याकडे.
उज्जनला का काय पाऊस झालाय वाटतं. मग काय माहिती आपलीकडे कधी होत
आता येईल येईल आपल्याकडे. तेवीस, चोवीस, पंचवीस सांगितलंय ना आता.
हा ना पण ह्या वर्षी लेटच झालाय ना पाऊस.
हा लेट सगळीकडेच लेट आहे.
हा कारण मागल्या वर्षी ह्या वेळेस अ गावाकड सगळ्या विहिरी विहिरी सगळं अशे खड्डे बिड्डे सगळं फुल भरत.
हो हो हो चालेल. आता कट करू का मग मी.
हो चालतंय. चालतंय. हो हो.